हॅलो हॅलो हा काय कराल्यास.
काय नाही बघ बसलीय.
हुं स्कूल ला काय नाही ब बसल्या मी पण.
जाऊन आलीस आज
हा कुणीकड? आं हा स्कूलला होय जाऊन आलीस होय. आणि काय कराल्यास. हॅलो. आगं होय की. हां पाऊस आय भरपूर पाऊस आय.
होय.
इथं कायच पाऊस नाहीयाय इकडं आज.
नाही आज लय पडयलाय पाऊस.
हा हा हा. होय काय काय काय केला मग?
काय नाही साडी नेसून गेलो अ होय आपली मम्मी साधी घालत्या ना तशी घातलेली
म्हणजे नॉर्मल साहावारी
हा
म आणि हा हा आणि
आणि तिथं गेल्यावर थोडे लेक्चर्स तेन झाले आमचे
साडीेत लेक्चर केला?
होय स्कुल होती आमची ह
हा हा
मग लेक्चरसं तेन केल्यावर आम्हाला बोर व्हायला लागल म्हणून आम्ही सगळे खायला गेलो
हा
सगळे खाली गेल्यावर मग मॅम म्हणले तुम्ही खाली का आलात आम्ही म्हणलो आम्ही क्लासमध्ये बसून बोर व्हायला लागले म्हणून खाली आलो
हम्
मग मॅम म्हणाले ठीक आहे आज तुम्ही साडी घातली म्हणून आलात जावा फिरायला जावा मग आम्ही दुसऱ्या चार तिकडं गेलो
हां
कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये जाऊन टॉप ला जाऊन आम्ही ना एका पुरगीन मोबाईल आणलेला त्याच्यावरून आम्ही शूटिंग करत होतो
हा फोन घेऊन आलाऊड आहे फोन स्कूलमध्ये
नाही
मग
तिची मम्मी टीचर आहे ना
ह अच्छा
तिच्या मम्मीचा मोबाईल आणलेला तिने
हा हा हा
तिचा पण टाकलेला तिच्या मम्मीच्या बॅगेत पण नंतरनं जर कुणी वि चारलं तर मोबाईल कुठून आणला तर काय सांगायचं म्हणून तिच्या मम्मीचाचं घेऊन आली ती. मग जरा फोटोशूट तेन केले आम्ही. मग परत आलो आमच्या बिल्डिंग मध्ये.
हा तुझे फोटो काढलेस की नाही मग काही मम्माने लावली नाही स्टेटस वगैरे
नाही काढले मी फोटो
का?
कुठे टाइम भेटतो तेवढ्यात पाऊस यायला लागला सगळे भिजून गेलो आम्ही
जाता ना ग साडी नेसल्या नेसल्या स
नाही लेट झाला लेट झाला म्हणून,
काय ग बाई, साडी कोण नेसवलेली मम्मानंच काय?
तिने फक्त निऱ्या करून दिलत्या बाकी सगळं मीच केलतं
व्हय तुला येतय व्हय?
होय तुला नाही माहिती मम्मीनी जर नेसून आली ना तर मी घरात घालत असत्या साडी
ह्म्म
घरात घालून हिंडत असते इकडनं तिकडं
हा म्हणूनच येते तुला नेसाला.
आं
हम्म.
दिदी तुझ्या आहे ज तू बिझनेस करते ना तुझ बिझनेस चालू आहे ना ते त ते ज मला सामान सांग का मी पण क
सामान काय, सामान त्याच्यासाठी काय नाय लागत फक्त एक अ ग्लुगन आणि त्याच्यातलं ग्लू आणि पाईप क्लिनर एवढंच लाग बर बर.
हा सांग.
ग्लुगन
ग्ल्यूगन
आणि पाईप क्लिनर एवढंच लागतय.
आणि पाईप क्लिनर हा
हा पाईप क्लिनर म्हणून मिळतय आता तूम पुण्यात कुठं भेटत बघायला पाहिजे ग कुठल्या पण असं ह्याचं सामण जित गिफ्ट ट चं सामान वगैरे मिळते ना अं म्हणजे सगळं बी गिफ्ट बनवायचं सामान वगैरे तिथं जाऊन हे करायचं. तिथ मिळतय, ह्म्म
काय चालुय?
हा आ
काय चालूये?
काय नाही बघ, तेच आता उद्या त्या माहीचा बड्डे आहे मग तिच्यासाठी बेल्ट बनवायचाय
हा.
हा. तेच म तिची दिदी आता मगाशी गेलीया बाहेर कोणाच्या इथ बर्थडे ला मग तिला म्हणलं येताना बेल्ट घेऊन त्याच्यावर पाईप क्लिनर चा ब बेल्ट बनवून देऊया आपूण. मामी हाय जेवण बनवाल्या मामा जाणारयेत कामावर.
आणि विघ्नेश भैया?
विघ्नेश भैया गेला ब आत्ताच तिकडं.
हम्म.
हम्म. आणि काय मग? कॉलेज कॉलेज अजून चालू नीय बघ आता जायचं कॉलेज आता ज अजून रजिस्ट्रेशन चालू हाय.
हूं.
रजिस्ट्रेशन हाय कायतरी सत्तावीस तारखेपर्यंत वगैरे. आणि मग त्याच्यानंतर, मग त्याच्यानंतर मेरिट लिस्ट वगैरे मग कॅप राऊंड मग एप्प निशवन असा हाय हूं आणि काय भैया अवी
भैय्या ट्युशनला.
हम्म किती ला येतोय तो?
आता नऊ, साडेनऊ ला येईल तो
हा हा हा हा एवढा वेळ होत
तरी दहा दहा वाजतात त्याला हो.
भरपूर वेळ होतय की ग मग
आता काल लवकर होय पप्पा आता नाईटला येत ना मग पप्पा नी करतय तो नऊ वाजता ते जेऊन जातात म भैयाल्याव आम्ही सगळ बसतो ति जण मग जेवायला परत फक्त पप्पांसोबत बसायचं आणि भैया आल्या की मग जेवायचं.
हा होय त्याला पण एकट्याला जेवायला लागणार ना म.
हा तस त जेवते रात्री एक, दोन वाजता तरी पण
हम् व्हय परवा मला केलेला मेसेज, कॉल करू का म्हणून
हा तू म्हणली खुळयस काय खुळ खुळ लागलंय काय.
रात्री केलाय अगं साडेबारा, पाहुणा एक वाजता मॅसेज.
आम्ही होतो की तिथंच.
होय तेच की
आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो आणि हेनी तुला कधी मेसेज टाकला आम्हालाच नाही माहिती.
एवढा वेळ बसताय व्हय जागत
हा त्या दिवशी सुट्टी होती ना दुसऱ्या दिवशी म
हा बरोबर
म्हणून बसलो म बोलत तशी पण झोप येत नाही स्कूलवर न आलं की झोपती आता उठती मी सहा सा साडेसहा ला मग रात्री झोपच येत नाही
म्हणूनच ग दुपारी झोपल्यामुळ झोप येत नाही.
हा म आता दुपारी झोपले नाही कि मग अ असं गरम आंग वागत ताप येतो मग हे होत.
हम्म ते चवय झाल्या ना स आणि सक सकाळी लवकर उठल्यामुळ आता माझं पण कॉलेज सकाळचं होत तेव्हा मी पण कॉलेज मधन आलं की झोपत होतो ऍटलीस्ट अर्धा तास तरी मी झोपतच होतो बाबा. नाहीतर लई असं मग पू असा आळसात आळसात जातय.
आता जर तीन वाजता झोपली मी मिम्हणलो ना चार वाजता उठायचं मम्मी किती पण उठऊदे पण उठणारच नाही मी. माझं एक टायमिंग फिक्सच असायचं सहा नायतर साडेसहा.
हा माझं कस हे अस होतं ना क्लास असायचा ना परत संध्याकाळी.
आं
क्लास असायचा ना संध्याकाळी माझा चार वाजता.
तुझा आवाज येत नाईये दिदी.
हॅलो माझा क्लास असायचा ना संध्याकाळी चार वाजता. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो तुझा आवाज येत नाहीये.
हॅलो आता येतोय? हॅलो
तोय हा येतोय. हा बोल ना काय बोलत होती.